हां.
हा..
असं खायचं. आ..
हां..
हॅलो.
काय करालाय जेवला.
होय जेवण झालं की आत्ताच.
हा हा. आपण ट्रीपला जाऊया.
जाऊ या की कोल्हापूरला जाऊया अंबाबाईला.
हा ज्योतिबाला पण जाऊया हा. हा वॉटर पार्क ला पण जायचं.
वॉटर पार्क ला पण जाऊया.
ह आणि सयाजीला जेवून यायचं.
सयाजीला जेवून यायचं. आणि डॅम बघायला जायचं.
हा चालतंय.
राधानगरीला.
हा.. अ..
हम्
आता पुढची सुट्टी असल्यावर जायचं आता कुठला सण आहे पुढचा
आज उद्या पण येणार आहे की पंधरा ऑगस्ट
हा पंधरा ऑगस्ट ला सुट्टी असत्या दिवशी जायचं. हा एक दिवस राहून पूर्ण कोल्हापूर फिरून ये.
होय पंधरा दिना ऑगस्ट आदल्या दिवशी जायचं.
हा चालत. ह आणि बागेत पण जायचं फिरायला. पंधरा ऑगस्ट पंधरा तारखेला असणार.
ह ह
हम्
पन्हाळ्यावर पण जेवण चांगलं मिळतय की.
हा पन्हाळ्याला पण जेवायचं आणि हॉटेल ला पण जेवायचं सयाजीला.
अ नाहीतर गणपती पुळ्याला जाऊया.
हा चालतय की.
पाऊस नाही ये.
होय अ गणपतीपुळ्याच मंदिर
वाट मंदिर बघितलंय की.
आणि तिथं राहायलं हॉटेल आहेत काय खरं चांगल?
हॉटेल आहेत की गणपतपुळे त्यांचं ट्रस्टच आहे.
हा आणि काय आहे तिथं फिरायला?
आणि आहे कि समुद्र आहे ते रत्नागिरी रोडवर बघायला बीच आहे. माशे खायला आहे. हॅलो! हॅलो! आणि पाऊस आहे.
हा आणि खायला काय चांगलंय आहे तिथं म्हणजे असं फेमस काय आहे?
ईकड फेमस आहे मच्छी.
हा आणि आणि नॉन नॉनव्हेज जास्त आहे.
नॉनव्हेज जास्त आहे नॉनव्हेज म्हणजे मच्छी चांगली मिळत्या तिकडे.
हा. आणि देवबागला तेन काये चांगलं खायला?
त्यो सगळा एरिया पूर्ण मच्छीचां आहे. रायला राहायला चांगलाय बीचवर फिरायलाय समुद्रात
हा.
पॉईंट आहे की
हा. आणि च सिंहगडला काय आहे? सिंहगडला आणि फिरायला काय आहे गड सोडून?
सिंहगडला नाही, मग ते प्रतापगड आणि रायगड आहे.
हा. मग तिकडं जाताना आपल्याला अस कसं जायला पाहिजे?
जातानी हितनं महाबळेश्वर
हा हा. मग आणि म म तिकडं जाताना मधी काय काय आहे म्हणजे आणि फिरण्यासारखं?
मधी जाताना अ कराडाची अलीकडं उडुपी हॉटेलला. कामत हॉटेल रेस्टॉरंट ते इडली चांगली मिळत्या.
हा. तुम्ही जाऊन आला आधी?
होय जाऊन आलोय.
हा हा. आणि मग आपण सगळे पूर्ण फॅमिली मिळून असं पंचवीस तीस जण जायला मग कसं जायचं?
म ट्रॅव्हलर्स करून जायचं. तिथं ट्रेन नाहीये आता. ट्रॅव्हलर्स करूनच रायगडला. रायगडला गेल्यानंतर चालत जायला पाहिजे. नाही येत नसलं तर रोपवे आहेच.
हा.
तेन जायला पाहिजे, एक दिवस राहायला पाहिजे तिथं.
मग तिथं सगळे जण जायचं म्हणलं तर मग रस्ते तेन चांगले आहेत.
रस्ते चांगले आहेत. वर चालत न जाणाऱ्यांना अं रोपवे आहे.
हा.
जायाला पाहिजे.
आणि म्हाताऱ्या माणसांना तेन
हा म्हाताऱ्या माणसांना रोपवेनच जायला पाहिजे. ज्यांना भीती वाटत त्या खाली बघून हे ते चक्कर मारते बीपीच मग यायचं नाही. तेनी खालीच थांबायचं.
हा हा आणि मग इकडं आपण गणपतीपुळ्याला देवबाग
मग परत महाबळेश्वर आहे, देवबाग तिकडे राहिलं.
नाही तिकडं गेल्यावर प तरी पण सगळ्यांना जायला येतंय.
हा तिकडे ते जाता येतंय सगळ्यांना.
हा हा मग तिथं पण दोन तीन दिवस राहायला पाहिजे.
हा एक दिवस देवबाग, मग मालवण.
हा.
सिंधुदुर्ग.
हा.
कोकणातन येताना आता धबधब वगैरे आहे रोड ला.
हा. आंबा घाटावरनं जायला येतंय.
आंब्यातनं अ आंब्यातनं पण जाता येतंय. आणि हे कुरुळ घाटातनं राधानगरी
हा हा. आणि कुठल्या जागा आहेत आपण सगळेजण फिरायला जाऊ शकतोय असं. जास्त
तिकडं राहिला ना त्यो गण गणपतपुळ्याला.
नाही मग आणि कुठलं चांगलंय हाय, म्हणजे तिथं खायला आपण सगळं चांगलं पाहिजे. परत राहायची राहण्याची वेव सोय व्यवस्थित पाहिजे आणि फिरायला पण चांगलं पाहिजे. ठिकाण पाहिजे आणि असं पंचवीस तीस जण आपण जायला असं कुठ कुटल चांगलं हाय आणि?
आणि नाशिक हाय.
नाशिकला काय आहे बघायला.
नाशिकला भरपूर बघायलाय हाय.
हम्म आणि
त्रमबकेश्वर मग शनीश शनीशिंगणापूर शिर्डी हाय. त्या एरियात गंगापुर हाय.
ह तुम्ही काय काय बघितलाय? कुठं कुठं म्हणजे फिरून आलंय.
मीव्हाय, शिर्डी बघून आलोय.
हा.
शनीशिंगणापूर.
हम्म. गोव्याला तेन गेलं तर नव नवरात्रीच्या ह्याच्या वेळेला जायचं. तिकडं म्हणजे मोठ्यानं सगळं साजरं करत्यात दसरा, नवरात्री.
ते तुळजापूरला वगैरे नवरात्र.
हा. हा, आणि म तिकडं गेल्यावर मग तिकडं नाशिकच आणि खायला तेण काय फेमस आहे.
नाशिकला काय असं खायला फेमस असल काय नाही आपण खाय मग म आपल्याला पाहिजे तसं खायचं या मग पुण्यात हाय पुण्याला इकडं आपलं पाहिजे तस पुण्यात म. कुठलं पण गणपती वे अ फिरू शकतोय.
हम्म. आणि टूव्हीलर वरन जायचं म्हटलं तर कुठं कुठं जायला येतय मग?
टू व्हीलर न जायला झालं तर इकडच जाता येते ना ज्योतिबा पन्हाळा. गणपतपुळे, रत्नागिरी.
हा.
त्या आप पा पाणी ह्याला रायगडला वगैरे. टू व्हीलर न जाता येत नाही.
हम्म.
घाटाचा रोड हाय.
म समुद्राच्या इकडं पण जाता येत नाही टू व्हीलररून.
समुद्रात तिकड नाही समुद्रात इकड जाता येतय ना, रत्नागिरी. गण गण गणपत पुळे रत्नागिरी पावस मारले आहे. व्हय व्हय. हे असं गोवा रोड हे समुद्र हाय.
मग तिकड आपण गाडीवर्ण नाही जाऊ शकत.
रेल्वेनं पण त्या समुद्र मार्गातफ रेल्वेन पण जाता येतंय फिरायला.
हा, म ती म तिथं आपल्याला पुढं म्हणजे तिथं फिरायचं असलं तर मग त्यांच्या गाडी तेन असत्यात.
हा त्यांची गाडी पण असत्यात आपण खाजवी ठरवू शकतोय.
हां. मत तिथंच आपण जाऊया अ समुद्रात. देव बागला ते.
होय आत बोटिंग करता येते.
हां.
रायडिंग करता येते.
हा आणि हम
आणि खायचं प्यायच मजा करायची, खाऊन यायचं.
हा म किती दिवस जायचं देवबागला?
ते काय दोन दिवसाचा आहे.
हम्म
आणि राहायचं असल्या तर इच्छा असली तर तीन दिवसात होतय.
बरं बरं चालतय. नंतर ह्या प मप बऊ आपण ठरवूया कुठे जायचं?
चालतेय
हा.